हॅलो
मग काय करते ये
हॅलो नाही नाही बसले बसले
काय चाललंय
तुम्ही काय कर राहिल काही नाही ब्लाउज शिऊ राहिल आणिम्ही ब्लाउज शिवर राहिले
हा का मशीन घेतलं का
हा नवं घेतलं काल
नवीन घेतलं का एवढंच घेत
हम्म सात हजाराचं सात हजाराचं
सात हजाराच बरं आहे बरं चांगले ब्लाउज शूव मग
हा तुमच्या शिवायचय का
पण दे त न शिवायला टाम टाईम भेटला मला मी देते माझे ठेवायला तर जे शो घे
हा हा चाल पर्व
हो बरे बरे आमचे पोर तुमचे बरे आहे का
हा बरे ना
हा बाकी काय आता हा आमचा दोंडा झाला तुमचा दोंडा झाला का राम जेवायला गेले ते का तुमचे तिकडं
हा गेले ते ना
गेले होते का काय केलं मग दोंड्याला तुम्हाला
काय नाही कपडे केले पैसे दिले
हा का बर बाई जोरात येत मग तुमचा ोंडा हम्
लोनचं झालं नाही का अजून करायचं
हा लोनच ना नाही ना अजून लोनच करते ना ते का लगेच होतं काला टाइम लागत आहे
हा ना बाकीचे कुठ गेले माणसं
बाकीचे गेले द खायला काही मळ्यात गेले ड्युटी वर गेलेत काही त्यांच्या हम्म
हो का काय काम चालले बाकी
बाकी आता कांदे भरायचं का आमचं नाही आमच मायात कांदेभर राहिलो आम्ही माळ्यामध्ये
झाले नाही का अजून कांदे भरायचे
नाही कांदे नाही झाले अजून भरायचे होय तिला आता माणसं लावलेले मा आमचे लहाने दिर हे ना
हम्म
ते सगळं पाहून घेतय मग मळ्याच..
हा का जाती नाही का तुम्ही बाकीच्या मळ्यात?
हा.
तुम्ही जातील नाही मळ्यात?
नाही -नाही, ते म्हणत्यात, तुम्ही कुणीच नका येऊ माझे मिस् सगळं बघून घीन. फार जीव लावतं ते आम्हाला, - फार जीव लावतं ते आम्हाला.
हम्म, हुशार हे मगं.
हो हुशार आहे, हुशार आहे, अगदी तोडंच नाही त्यांना. त्यां च्या हुशारीला.
हा ना.
हा.
हम्, हूं.
बाकी, तुमची मुलं शाळेत टाकलेत का?
हा, जाते ना.
रडती नई ना?
नाई नाई, तुमच्या प तुमच्या मुलांसारखी नाई रडती.
आमचीं मुलं तर खूप रडता. त्यांना शाळेतच जायचं नाही, हा ना. बरयं थोडं रडलं पण पाहिजे आवाज मोठा होतो न.
हा जरा जास्तच आवाज मोकळा झालायं पोराचा.
ह ना. येईल, आता घसा बसलाय त्याचा थोडा.
हा ना, त्याला काय औषध पाणी करायचं ना.
हम् चालू ये आमचे औषध वगैरे चालू असता.
हो ना.
लोणचं कसं करता तुम्ही? रेसिपी सांगता का तुमच्या लोंणच्याची.
आम्ही नाही करती लोणचं, आम्ही विकत आणतो .
विकत आणता खूपच स्टँडर्ड दिस
मग आम्ही घरी नाही करत बसते, आम्ही विकत घेऊन येतो. हम्म.., मग आम्ही काय दोघ त्याच्यामुळे आम्ही काही खात ही नाही जास्त. हाय, एकच हाय.
एकच हाय का, ते खात नाही का ते तुमचं पोर?
मग आम्ही दोघचं जण आहे ना, त्याच्यामुळं दोघच जणी त्याच्यामुळे आम्ही विकत बरण्या आणतो.
हा ना, बई बर हायं, असचं खात जावा.
हा.
सासू सासरे तुमचे, बरे हाय का?
हा बरे आहे ना, गावाला गेले , बरेयं गावाला गेले.
बरं झालं, लई डोक्याला ताण देत असतील ना ते?
नाही काय देती.
नाही ना?
आज -आज सासरेला देती, सासू सासरेला देती. नाही, आज सासरच देत्या.
ह त्यांना काय द्यायचं ना मग?
काय द्याचं?
त्रास देत्या मग थोडसं लाडीगुडी लावायची.
ते लाडीगुडी लावायं जोगे नाई ना.
नाई का?
नाई.
हु हु
ब
बाकी काय नाही म आता
हम् ह
मळ्या मध्ये काय चाललंय तुमचं
आमच्या माळमध्ये काही नाही आता तांबाटी लावायचे ती तयारी चालली
टमाट्याची तयारी आ नाही करत ते टमाट्यांमध्ये परवडत नाही काही नाही आम फ्लेवर ब्लॉकच आहे
हा ना
हा नाहीम आता फ्लवरवर ब्लॉक तच आहे आमचे रोजची ऑर्डर चालू आहे
ह का
हा रोज दोन दोन तीन तीन रासची ऑर्डर येते आमची
हो ना बर न म हम् हम्
माणसांकडून त्याच्यातच टाइम जातो माझ्या मिस्टरांना तेच काम पुरवत खूप काम असतं त्यांना
हम्म
का
बाकी
बाकी काय नाही आता आमच्या मुलांना तर झोपण द्यायच एक टाइम झालाय त्यांचा
हा ना आमचे गेले गावाला
ह
हम
तुम्ही नवीन मशीन घेतली आहे पण त चलायच आवाज येव थोडी चांगलेच चिनमा
जाऊल्या आता घेतली तशी काय तशी भेटली तशी
हा मग नवीन घेतली घेऊन घ्यायची थोडी चांगलीच घ्यायची असं म्हणायच मला
हा ना मग आता काय
ह आमच्याकडे आमची एक बाची आहे ती गुळ पगळू राय त
पगडी ठीक आहे
हा गुळ पगडी तय नाही नाही ती त्याच्यात गुळू पगळी ती का खेळ त तेच कळत नाही मला
हा ना
हा
हम्म हम्म
् चालेल चालेल एवढं काज नाही एव
बाकी काय नाही
काही नाही ना मैत्रिणी सोबत फिरायला नाही जात का तुम्ही
नाही ना आमचे मिस्टर जाऊन न ते फिरायला
आम्ही रोज एक एक ना एक मैत्रिणीं सोबत फिरायला जातो
ते स्वतः नेती नाही मला जाऊन देत नाही
ह काम त्याच्या सोबत आहेत जा म हो चालेल चालेल आम्ही नेहमी जात असतो फिरायला
हो ना बरे बरे गेलं पाहिजे तर
माझे मिस्टर रोज म्हणतात तू फिरायला जायचा
हो ना हुशार आहे तुमचे मिस्टर
हो मग मी सांगितलं माझ्या मिस्टरना तर थोडं नाही खूप जेव लावत तेव्हा हम्
जारहि आहे
हम् ते मशीनचाच आवाज खूप येतोय ते फोन मध्ये त्याच्यामध्ये ते मशीन बर करा तुम्ही फोन बंद झाला की मग चालवचे अश
बर बर चालेूल
हम्
हम्म
बाकी काही नाही आता आराम लोनच झालं का मग जोकून घ्यायच थोडं आराम करायचा हा मनाच मला काहीच ना
बर बर
हा ते अले बाकी एक जाामा आमच्याकडे कधी मधी
चालेल ना येऊ ना
हा हे जा आम्हाला फोन कर यायच असल तर
हो हो चालेल ना फोन करू
हो हो
हम्
सगळे बरे आहेत ना आज सासू आज सास र तचे सगळे
तुमचं तिकडं बरे आहे सगळे
हा आमच्या इकडे कोण नाही राहता आम्हीच राहतो आमार शाशू नाहीय शश्र नाही कोवण नाही नाही नाही ते सगळे गावाकडे राहत ना इथे नाही राह आम्ही दोघं रात य तेे आमचे पोर आमचे पोर आणि आम्ही तेच सांगितलं ना आता
संजी पेला अडी होंे वेलर
हा रतनजी कशी असतो
आणि बाकी
बाकीे काय नाही
माझ्या त्यां सगळं
हो.
चालेल म आता घ्या आवरून.
हो हो.
ल मला मला परत ब्लाउज शिवायचे आहे तुम्ही घ्या लोंच करून चाले करू बंद. हो हो.
हो करा बंद.
करतेच.